हा नमस्कार ताई बोला.
हा नमस्कार, कसे आहात ताई तुम्ही?
काही नाही मस्त. या जेवायला मला टाईम नस तुम्ही जेवण करता करता बोलते तुमच्या सोबत.
आ रे.
अरे म्हणजे माझा अर्थ जेवण झालं. मी आज सकाळी ना अं म हे बनवलं होत अं कांदा, बटाट आणि मग आता पिठला आणि पोळी बनवली.
अरे वा छान आहे आवडीच आहे माझ्या पिठलं.
माझ्या पण आवडीचं आहे आणि मी एकटी होते जेवायला आज तिचे पप्पा नव्हते.
हो हो आणि मग एकट्यासाठी काय करणार असं होऊन जातं ना.
काहीतरी म्हटलं का आपण आम्ही आपल्याला सोपं काहीतरी बघू
हम्म
हम्
एकट्यासाठी बनवून खायला पण बोर होत आपल्याला पण.
म हो ना पण मग काय करणार आता पोटासाठी खावं लागतं.
हाय ते पण आहेचं.
तुम्ही काय म्हणता. बाकी काहीच नाही मस्त मजेत चाललयं. हम बाकी तुमच्या घरात कोण कोण असत?
आमच्याकडे आई व अं म्हणजे मम्मी, पप्पा त्यानंतर अं आज्जी सासू आहेत.
सासू, सासरे.
हा मम्मी, पप्पा सासू सासरेत हो आज्जी सासू आहेत.
हम्म
अ दीर आहेत जावू
बर.
एकत्रच आहे म्हणजे अ हो झालंय ना जाऊ बाई
बर आणि मग.
एकत्रच कुटुंब आहे. हो हो नाही, नाही. मी बँकेची तयारी करते. नाही, नाही.
सध्या तर घरीच हाय.
आणि मिस्टर काय करतात तुमचे
अ ते बँकमध्येध्येच आहे
अच्छा आमचं तसं बिझनेस आहे.
हम हां
मंडप अँड डेकोरेशन चा
अच्छा! हा छान.
इव्हेंट वगैरे हा कधी काय लागलं तर सांगा आम्हाला
हो हो नक्की
ह
म्हणजे प्रत्येकाशी इव्हेंट पार्टीचे डेकोरेशन करतात का
हो सर्व बड्डे वगैरे लग्न काही असेल तुमच्या करी जागर बंध काही म्हणतात टाकायचंेल गे डेकोरेशन कसलं करायचं असेल डोहाळे जेवण सर्व करता तुम्हाला तुम्हाला बाळ वगैरे एक हो आम्ही तिघत असतो बाळ वगैरे नाहीये
अ नाही
अच्छा
म्हणजे अजून एक एक दीड असे एक दीडच एक दीड
अच्छा! आता लग्न झालय आमचं दोन हजार बावीस मध्ये झालयं.
हम् हम्म
हम्
तुम्ही तिघचं राहतात का?
हो म्हणजे माझे सासू सासरे आहेत पण धराचं ीराचं लग्न करायचं आहे ना मग आमचं ते घर छोट होत मग ते तिकडे राहतात आणि आम्ही इकडे
अच्छा हम् ह्
हम्म
हा प्रत्येकाचच म्हणजे कामानिमित्त कसं थोडं बाहेर पडावंचं लागतं
हो ते आहे म्हणजे मी लिटरला एवढी कंटाळली ना माझ स्वतःच फॅशन डिझायनिंग झालेलं आहे आणि मी पेंटिंग खूप छान करते मग मी नाम आमच्या इथे ना एक काही स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यांचं बॅगचं वगैरे पर्स वरे तर मी ना त्यांना आयडिया वगैरे द्यायचे आणि पेंटिंग वगैरे करायची आणि सेलिंग पण करायची मी म्हणजे आम्ही एक्झिबिशन वगैरे असायची मुंबई पुन्हा इकडे जायची पण मग आता मी प्रेग्नेंट राहिलेली आणि त्यानंतर ही झाली हिला सांभाळायला कुणी नाही आत्ता मग अे सासरे आले होते तिला घ्यायला ती ती त्यांच्यासोबत खाली गेली तर खालीच रडायला लागली का मला मम्मीकडे जायचं तिला एवढी सवय नाही ना त्यांची लहानपणापासून त्यांनी लावलीच नाही हम् आणि त कोणाकडे म राहत नाही मग त्यामुळे मला कुठे बाहेर पडता येत नाही मग असं होतं मला की मी कधी बाहेर पडू असं एकदा मूल बाळ झालं ना माणूस अडकून जात
हो ते प
हम्म त्यामुळे मग ये ना आधीच काय करायचं ते आधीच करून घ्यायचं का वगैरे
बरोबर आहे ना आणि नाही जमत प्रत्येक म्हणजे सकाळी उठलं पाऊस तर रात्री अकरा बारा वाजेपर्यंत प्रत्येक गोष्टी जे काम चाच असतं
हो हो आणि घरात असल ना माणूस असं आता मला अडीच वर्ष घऊन गेली मी तशी घरातच आहे कुठे फिरायला नाही कुठे काही नाही म्हणजे प्रेग्नेंट होती ना तशी प्रेग्नेन्सी मध्ये मला शुगर होती खूप त्रास व्हायचा शुगर मु अम् सारख व रूम ला जावं लागायचं आणि मला शुगरचं प्रमाण थोडं जास्त होतं.
हा हा
फक्त प्रेग्नेन्सी मध्येच झालेली मग माझी डिलेव्हरी झाली ना त्यानंतर लगेच दोन दिवसात शुगर दिेली.
हा ते होत असतो ते मेडिसिन्स देत असतात ना डॉक्टर
हो. मग खूप त्रास झालेला तेव्हा तर मग काय हम् मग त्यामुळे बाहेर कुठे गेली नाही तेव्हा त्रास व्हायचा जास्त उभं राहता येत नव्हतं.
होम.
आे आणि मग त्याच्यानंतर काय मग जवळपास तीन एक वर्ष झाली तीन हा ते नऊ महिने आणि ही आता अडीच वर्षाची झाली हे एवढे दिवस मी घरातच आहे क्वचित गेले
हा नाही मग आता कसं तुम्ही आणि तुमच मिस्टर मिस्टर बाहेर असत त्याच्यामुळेती तुमच्याशीच म्हणजे कनेक्टेड आहे ना,
हो.
आणि कंटिन्यू बघा म्हणजे आपण जर समजा फॅमिलीत नसल. आपण जिथे जिथे फिरतो म्हणजे किचन मध्ये आपल्या मागे हॉल म ते आपल्या सोबतच असणार अस ंिन्यू सवय असते मुलांना
हो.
आणि अजून छोटेच आहे ना ती त्याच्यामुळे मग स्कूलमध्ये टाकायला पण तिला टाइम आहे.
नाही स्कूल ला हा तरी पण चालय माझ प्ले ग्रुपला टाकून देऊया. कारण ना आमच्या इथे एक खाली मुलगी आहे. तर ती ना अ चार चार साडेचार वर्षाची होऊन गेली असेल हा तर ती ना स्कूलला जायला नाहीच बोलते म्हण सवय नाही राहिली ना अशी मुलां बसायची गेलेणार रडते काय. तू माझ्यासोबत मी बसेल पण ऐ तू च माझ्यासोबत मग मला ते बोलले की प्ले ग्रुपला करी टाक दे म तर काय खेळायचंच असतं. तमग त्या मुुलांमध्ये तिला सवय लागेल वावरायची घरात कशी दोन तीन डोके दिसतात. त्या सवय असते ह.
आणि ते म्हणजे सतत आपल्याला बघून कंटाळून जातात.
हो ना, आणि कसं माझे सासून तर इथे जवळच असतात. ह माझे सासून ते जवळच असतात मी त्यांना बोलते जात जा घेऊन पण माझी सासू कशी घेऊन जाते आणि घरातच बसवते तिला कधी गार्डनला वगैरे कुठे घेऊन जात नाही म्हणून मग कसं मुलांना कसं असं खेळायला लागतं.
बरोबर.
हम्म
आणि त्यांना थोडस बाहेर मोकळ वातावरण दिसलं तरण त्यांना छान वाटतं ना,
हो.
आणि लहानपण कसं आहे थोडस माती खेळल्याशिवाय मोठं होत नाही.
हो.
हम्म. आणि आजी आजोंबा कस खेळ हो
मग माहेरी गेली ना मग तिकडे मस्त घेते तिकडे पप्पा घेऊन जातात म्हणजे शेतात आहे ना त्यांचं घर
मग आई घेऊन जाते ते माझे पप्पा घेऊन जातात मस्त खेळते त्यांच्यासोबत
हा मग शेतात पण कस गाई वगैरे हे असे प्राणी असले कि मग त्यांना छान वाट ना असं वेगं बघय ना
हो
आणि आजी आजोबांसोबत मुलं जर खेळायला लागले किंवा मग ते नवीन नवीन खेळ शिकवतात किंवा गोष्टी सांगतात मुलं ऐकलं तरी म्हणजे त्यांचा तो वेळ निघून जातो नावड पण निर्माण होते
हो मग काहीतरी नवीन कसं आता आपल्याला घरातलं पण बघावं लागतं ना आता ती मला भरपूर कामं करू देत नाही मग, गेली की आपण असे एक्स्ट्रा काम असतात ना घरात ते करून घेत माणूस
हो ना,
हा सर
आणि एकट्या असल्यामुळे बघा घरातले काम करून बाहेरच सुद्धा आपल्यालाच करावं लागतात
हा तेच होतं मग माझं म्हणजे मला मग रोज दूध आणायला जाणंय अ घरात काही भाजीपाला नसेल तर मलाच घ्यायला जावं लागतो
बरोबर ह लांब अससेेल ना तिथून मार्केट
हा म्हणजे जवळ आहे जास्त लांब नाहीये पण मग मी आठवड्याचा करून आणते एका वेळेस
गार्डन वगैरे असेल ना तिकडे आसपास
गार्डन आहे पण मग एवढा टाइम नाही पुरत ना मला हे की बा आणि ती कसं गेली ना गेली ना तिचं असं म्हण मला यायचं नाही घरी मला अजून खेळू दे असं
हव मग तिथ वेगवेगळे घसरगुंडे झोका ते असतात त्यांना खेळायला
् हो हो
म त्यांना ती मजा वाटते
हम्म तेच मला आता माहिरी जायचं मीच कंटाळलीय मग मी म्हटलं हे काम करून घेऊया आपलं आणि मग जाऊया म्हटलं कारण ति ते ना एवढं नेटवर्क नसतं गावाकडे आणि आपल्याला फुल नेटवर्क लागतो कार माझ्या इथे कसं वायफाय आहे
हो हो
म्हणून मग हम्म
आणि कसं म्हणजे नाही ठीक आहे मुलांना पण आहे ना अ दोन दूव साड असं एकदा तरी बाहेरून न्यायलाच पाहिजे नाही तर ते आपल्याला वैतागून जात त्यांची ती सतत चिडचिड मग ते उलट आपणच मग त्यांच्यावर रागवतो
हम्म
कार्टून वगैरे मोबाईल वर कितीक बघणार ना ते पण
तेच ना कितीक बघणार कंटाळून जातात
किंवा मग तुम्ही अशी एादी छोटी से बी सडीची दुकानयला पाहिजे तुला ते घर घर बसल्या तुडस
ती बोलते ना मला लावून दे टीव्हीवर टीव्ही वरती लाईबी स झेड पर्यंत म्हण तो तथ्रिपोर येतता ट्वेंटी पर्यंत
हम्म
मी तिला असं शिकव शिकवायची गरजच नाही ऍक्च्युली ती खूप शार्प आहे
हा
हम्म
मुलांना कसं खेळणारे सोबतचे मुलं पाहिजे तर त्यांना ते खेळणार पण मग त्यांना मजा येते ना
हो आमच्या इथे आहे येतात मुलं खेळाला
ये
त्यांना जव्हााइम मिळतो तेव्हा
चांगला आहे ना म तिचही करम लुक होऊन जाते ना थोडीफार
हो
नाही तर मुलंत चिडछेड चिडचिड करतात मग घेतात झोपून
तस तेला खेळण्या पण मजबूर आहेत त्यामुळे मग
हो ना पण मग खेळला पण खेळून खेळून किती खेळल्यास होन जात उलट मच चिडून आपल्याला मारून फेकत
हो ते
किक